हॅलो,
हा निमकरमाडी जातस काय कराव होते शेमकरमाडी
दवाखान्यालाच की होतो.
हा म्हणजेस कस काय झालं
इ विचार
तुम्ही नर्स यासा का डॉक्टर आहेसा हा तुम्ही नर्स यायसा का डॉक्टर आहेसा
नर स आहे
कोुणी केलं
काय
तु्ही केले
कुणी केलं म्हणजे शिकल्यावर झालो कु् करायला लक्षाला पाहिजे
हा ह ह वाटलं घेणारा बी काय खय वाटते काच्यावर
आ
तुम्हाने घेणारा बी खळ होतं का डॉक्टर काय असं नर्स काय केल्या
नर्स का केला म्हणजे मी शिकलो नर्सचा म्हणून त्याने मला नर्स केला
डॉक्टरच शिकायची ती
पैसे नकोतापा तेवढे आम्ही का तुमच्याकडे श्रीमंत आहेय
हा जाडच न म
व
ह मजान जास्त होतयस
होळ
हम्म
तुम्ही मोठी माणसं
अ तुम्ही
कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंयस गव्हर्नमेंट आहे काय कसलाय
मा म्हड मराठा म्हंड
गवर्नमेंट आहे
हो प्रायवेट आहे
हम्म फी किती आहे
क अठरा हजार
हम्म अठरा.
हा.
सायन्स करून काय करणार.
सायन्स करून काय भरती बघायची.
तुम्ही काय भरती होता अशात लेखनं.
दुसर्या काय होईत नाही भरती सोडून.
हम्म अग्निवीर तुमच्यासाठीठीच काढले.
हम्म.
आ.
काय?
आता अग्निवीर तुमच्यासाठीच काढलंय म्हटलं.
होय.
म.
काय अग्निवृती बघायची नाही.
हम्.
टीए याची बघायची.
हम् हम्.
अगनेर मध्ये काय चार वर्षात न परतुन येणार. हे तच साठ वर्षे.
पैसे वाटत्यात की खरं.
मग त्या टीए ची करण कस बरोबर बसली ती. ती नसली तर बीएसएफ बघायचं.
हम्म. बेस होता आतापसन प्रॅक्टिस पाहिजे.
म्हणून ते पाऊस पोडालाय मध्ये मधी म्हणून बंद केला हवात.
आता कुठं पाऊस पडलाय आता ऊनच आहे की.
आत्ता पडलंय चार दिवस आणि अधदी पावसानी चालू होत आहे कि वा. आणि थांबाय लागतेय म्हणून थांबलाव आज
पावसाळा संपला की पळायला जायचं. आणि काय नाही बघा. जेवण झालं तुमचं?
चालू आहे.
हा‌ -हा.
अभ्यास चालू असतो.
काय? आवाज इना बघा सपय.
अभ्यास -अभ्यास कवा करतोयस म्हटलं?
हा करतोय कि कॉलेजमध्ये करताव आता आम्ही लायब्ररी जाऊन.
बसतायसा व्हय तुम्ही लायब्ररीत आणि.
हम्म.
हम्.
अ.
हो. हॅलो. आणि.
आणि काय नाही बघा.
हम्म..
माझा- भाऊ एक भरती झाला रे तेज पण वय कमीच हाय.
किती वय हाय?
आता बारावी झाल्या, एक एकोणीस वीस असल- वीस असल.
म चालतंय की. म लय झालं मी दोन हजार नऊचा हाय. फक्त तीन वर्ष गॅप माझ्या आणि तुमच्या.
अग बई- बई -बई होय.
हं.. माझी अजून बारावी व्हाय नाही माझं बारावी झाल्यावर एक वर्षान अठरा पूर्ण तवर असंच साडेसतरा तर लागत्यात ब भरतीला साडेसतरा तर लागतय.
साडे सतरा पाहिजे?
हम. आणि बा फक्त एवढं साडेसतरा काय?
आतापासंन प्रॅक्टिस केलं तर होतंय की म.
हम्म होतायच की
म करायचं
करतात त्यात काय येवढं जरा सुट्टी चार दिवस.
चार दिवस सुट्टी कुठं आता आम्ही महिनाभर फियला जातोय. आम्हाला एक दिवस बी दिसायनायसा तुम्ही आणि
ह तुम्ही कितीदा जा -ओ तुम्ही जाऊन येताय साडे सहाला जताव आम्ही हितन. तवर आज तुम्ही एकट्या असशीत.
कोण जातंय साडेसहाला कोण पण कोच आहे तिथं ते महेश कांबळे तो महेश दादा माहीत आहे कांबळेचा
हम
तो एक असतोय. काशिनाथ असतोय.
हम. काशीनाथ दाला विचारावा की
कोण नसत मी गाव झोपल्यावर मग फिराय जाणार म कस होईल
आम्ही तिकडंन जाणारं खवडेवाडी काढणं
तिकड कशाला इकड दंडीच्या रोडला यायचं ही काय गावातली बघत्यात.
इकड कसं गाड्या असत्यात तिकडं गाड्या नसत्यात.
इकडं कुठं गाड्या असत्यात सकाळ सकाळच सगळी फिरायला जात्यातच की
आम्ही सकाळच कॉलेज असतय ना आमचं
हम. होय आता संध्याकाळला जातायसा व्हय.
हम.
सकाळच तुम्ही लवकरहून गेलासा तरी पण होतय दोन्ही टाईम जायच सकाळ संध्याकाळ
कॉलेजचा टाइमच आमचा वेगळा हाय आणि कसं जाणार.
सकाळचा
सकाळी उठाय लागतंय गाडीला साडेसाच्या.
कितीला उठाय लागतय म पाचला.
हम. मग कितीला उठाव तीनला उठावं रनिंगला जायला.
रेनिंगला गेलं की उठायचं साडेपाच पावणेसहा पर्यंत रनिंग करून यायचं अंघोळ करायचं चहा प्यायचं जरा काय तर खायचं ते गाडीला जायचं साडे सहाला बरोबर.
गाडी सहाला हाय म्हणून साडेसहाला येत्या व्हय लवकर आणि त्या कव्हां बी आणत्यात ती गाडी डाईव्हर वेगळी हायत.
सव्वासाला सव्वासाला जायचं इथनं घरातन.
हम कारण ते लई लवकर उठाय लागतय म कॉलेज मध्ये जाऊन झोपायल लागतय मग म मॅडमा धरत्यात.
अल्यावर भेटा की कॉलेज मधन.
मग तिथनं रात्री झोप लागत नाही लवकर
हम्म मोबाईल बघायला पाहिजे ते भरती होणारला मारून असं सांगत नाही
मी नाही कायच काल साईड मग काय
काय ते
मीन कुठं काय कारण सांगितलं म्हण
असंच स्म फिरायचं इिकडे नाही हे करायचं नाही ते करायचं नाही असं अ असं हे कारणच की हे मनाच्या म कारण हेच काय आहे
कारण नाही जायच असलं तर आता आता मीळ नाही तर कट्टा आता जाईल म
हम्म
ह
ब टाजत जायचं
अजूनही वर्ष बाकी येई
हम् लही वर्ष तस म्हणून चालत नाही आता सगळी तेच करायला लागल्यात
आणि अग्नीरला एवढं साडेसतरा व बाकीच्याला अठरा हाय
ह् परले
तर बाकी
सगळं तेच करायला बघाल्या, मग आपण
आवाज इना बघ, असं
आता आला? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!